हॅलो हॅलो आवाज येतोय
हो हो बोलाना नमस्कार ताई
नमस्कार अ कशावर बोलायचं आज आपण झाडी ला झाडे जगू
हो झाडे लावा झाडे जगवा हा टॉपिक घेऊया आपण
हा चालेल
हा ते झाडे लावा झाडे जगवा नाही का हा केवळ एक नारा नसून म्हणजे मानवी अस्तित्वाची आणि पर्यावरणाचा पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे नाई का
हा
आणि झाडी हे आपल्याला मुळात म्हणजे शुद्ध ऑक्सिजन फळे औषधे आणि सावली देतात
हो
आणि परत चालं तर वाढते प्रदूषण आणि जंगलतोड थांबवण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे ही मोठी गरजेची गोष्ट आहे ना का आणि काळजी घेणं हे आवश्य शक्य त्या मध्ये
लावून तेन झाडे लावून नुसतेच ठेवायच नाही त्याची काळजी पण घ्यायची
हो तेच ना आणि झाडे कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेता आणि प्राणवायू ऑक्सिजन सोडता त्याच्यामुळे श्वास घेण्यासाठी जर ऑक्सिजन पाहिजे तर झाडे लावले पाहिजे ना
हा आणि झाडे झाड म्हणजे ना निसर्गाचा श्वास आहे आणि माणसाने फक्त प्रगतीच्या नावाखाली जंगल तोडली पण आता त्याच प्रगतीच्या मुळे आता आपल्याला शुद्ध हवा भेटत नाहीये आता आपल्याला म्हणजे हवा जशी सुद्धा अगोदर जशी होती तशी भेटत नाहीये
त्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले कारण की झाडामुळे आणि हवामानाचा समतोल झाडामुळे हवामानाचा समतोल राहतो आणि वेळेवर पाऊस पडण्यास त्यासाठी झाडांच मदत होत ते नाही का
हा
जमिनीची धूप थांबवते झाडं झाडांमुळे जमीन झाडां झाडांची मुळे अ जमिनीपासून घट्ट धरून ठेवतात ना एका
हा
त्यामुळे जमिनीची धूप कमी होते म्हणून झाडे ही लावलीच
आणि झाडे लावण्यात च्या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
हा. आणि फक् तर झाडेच लावणे हे पुरेसे नाहीये त्याच्या त्याला नियमित पाणी दिलं पाहिजे खत घालणे जनावरांपासून संरक्ष करणे संरक्षण करणे गरजे चय परत लहान रोपांचे व हम्म व रोपांचे किंवा मोठ मोठ्या वृक्षांचे रूपांतर मोठ मोठ्या झाडांमध्ये ते पर्यंत त्यांना जोगवणे ही गोष्ट आपल्याकडून झाली पाहिजे ना.
दिवस किंवा इतर शुभ प्रसंगी झाडे लावण्याची सवय आणि ती वाढवण्याची सवय आपण ठेवली पाहिजे.
हो बरोबर रे.
आणि लोक कांनी वृक्षतोड थांबवून एक व्यक्ती एक झाड हे देखील देह ठेवलं पाहिजे.
हो ते पण हाय बरोबर हाय.
आणि फक्त शासनावर न अवलंबून राहता प्रत्येकाने पुढाकार दे खील घ्यायला पाहिजे. आपल्या घरासमोर शाळेसमोर परत शेतांच्या बांधान वर रस्त्याच्या कडेला आपण झाडे लावली पाहिजेत. जसं की मोठी मोठी झाडं लावली पाहिजेत वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा अशी देशी झाड लावली पाहिजेत.
तेच तर आणि आता ही वृक्षतोड एवढीसं सामान्य झाली आहे कि काहीच वाटत नाइ लोकांना वृक्ष तोडायला पण आपली वागणूक चांगली नाइ राहिली म्हणून पर्यावरणामध्ये पाणी टंचाई जाणवते दुष्काळ पडतो पृ पृथ्वीचे तापमान वाढतं समुद्राची पातळी कमी होते हे सगळ्या गोष्टींना आपण तोंड का देतोय तो आपण वृक्ष तोड सामान्य माणूसच करतो ना.
जसं की झाड तोडणं म्हणजे स्वतःचचं भविष्य तोडणं आहे ना आणि आपण जर आज झाड लावली नाइ तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाइ.
हो बरोबर बरोबर आणि वृक्षारोपण ही समारंभ खूप होत म वृक्षाचे जत जतन केले पाहिजे नाइ का. जतन करण्यासाठी प्र प्रत्येकानी वर्षातून दोन तरी झाड लावली पाहिजे.
हा आणि जसं लावण महत्त्वाचं तेवढं जगवणं ही महत्त्वाचं आहे, झाडे लावून विसरून जाऊन चालत नाइ ना त्याला पाणी द्यावं लागत कुंपण घालावं लागत आणि जनावरांपासून वाचवावं लागतं ए माणूस एक झाड ही संकल्पना राबवली तर प्रत्येकाच्या वाढदिवशी एक झाड लावलं जाईल आणि ते जगवलं जाईल.
ते तर हाय आणि झाडाचे महत्त्व खूप अनमोल झाडे नुसते केवळ आपल्याना म्हणजे असं पर्यावरणाचा तो समतोल राखत नाही तर मानवाच्या अस्तित्वेसाठी ते आवश्यक हे नाइ.
हो आणि सध्या
बोलता का झाडे लावा देश वाच चवा ते घोषणा का देत आ झाडे लावा देश वाचवा झाडे लावले तर पाऊस पडेल पाऊस पडला तर देश वाचलं.
हां. आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर वाढती लोकसंख्या आहे शहरे रस्ते यासाठी लाखो झाडे तोडली जात आहेत आणि त्यामुळे जागतिक तापमान पण वाढत आहे आणि अवकाळी पाऊस पण येतोय आता आता हल्ली री पाऊस खूप येतोय ना आणि दुष्काळ पण येतोय आणि गेल्या वर्षी जसं मे मध्ये पाऊस चालू झाला होता तसं ह्या वर्षी कुठे चालू झालाय जून संपत आलाय तरी पाऊस नाही चालू झालेला.
खरं आहे.
आणि उन्हाळ्यात पण पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं ह्या वर्षी जसं जास्त झालं होत?
हा आणि आता पण आता पण आपण बाहेर निघून बघा ना किती ऊन आहे डायरेक्ट असं म्हणा पस्तीस चाळीस वर ती ऊन आहे.
हा ना.
सगळं अवघड झालंय सगळं हवामान चेंज झालंय माणूसच त्या याचा राहिला नाही तर हवामान तरी माणसाला कोठून साथ देईल?
हा ना आणि झाडे आपल्याला जी निसर्गाने दिलेली आहे ती एक अनमोल देणगी आहे ती आपण जपली पाहिजे ना की तोडली पाहिजे?
हा ना तेच तर. सगळं बरोबर आहे. तर लोकांना समजायला पाहिजे त्या गोष्टी ना.
हा आणि जर आपण झाडे लावली त्याला जगवली तरच आपल्या आणि आपल्या भावी पिढीचे भविष्य सुरक्षित राहील ना.
हो बरोबर. ते तर आहे पण आता लावली पाहिजे झाडी जोपासली पाहिजे झाड सगळंच केलं पाहिजे लोकांनी. लोकांना काहीच नको आहे लोकांना पण सगळं ऐता हवंय कोण करल असं होतं ना?
अजून झाडांच महत्त्व असे कि झाडांमुळे पर्जन्यमान वाढते आणि भूजल पातळी टिकून राहते ना.
हो बरोबर. आणि झाडांमुळे केवळ पाम झालं केळ झालं बांबू बियाणे तयार करतात परंतु ते बीजणू तयार करतात ना झाडे ही पृथ्वीची रक्षणासाठीच वापर
हा आणि ती जमिना जमिनीची पोत सुधार तात ना.
हो प्राणवायू येतो ना.
हा.
आणि झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवताना काळजी पण घ्यायला पाहिजे आपण घोषणा नुसती देतोय तर झाडे लावा झाडे जगवा जगवा म्हणजे नुसती लावून नाही द्यायची. त्यांना पाणी पोषण घालायचं. शेण खत सगळ्याच गोष्टी पाहिजे ना. तर ते जगते.
आणि अनेक प्राणी पक्षी आणि कीटकांसाठी झाडे ही निवासाची जागा आहे ना म्हणजे ते घर आहे ना त्यांचं आणि झाडे वायू प्रदूषण पण कमी करत आणि पर्यावरणाला शुद्ध करत जे म्हणजे घ जे जे हानिकारक घटक आहेत ते ते शॊसून घेत. आणि आपण तेच तोडतो आणि मग परत आपण आपणच घोषणा करतो कि झाडे लावा झाडे जगवा.
तेच ना ते आता काय हो कारण कि आजच्या काळात वाढतं शहरीकरण झालं औद्योगिककरण झालं जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा पूर्ण संतुलनच बिघडून गेलंय. तापमान वाढ हवामानात बदल पर पर्जन्यमान घटके आणि विविध जगविविधे संकटे उभी ठरली त्यासाठी नही का? झाडे, हे नुसते पर्यावरणाचे शिक्षणाचे मुख्य साधन आहे नाही का? त्यांनी वायू प्रदूषण कमी करत जमीनी ची पोत सुधारत, ऑक्सिजन पुरवठा करत, सगळ्याच गोष्टी झाडांवरती असं म्हणा
हा. आणि अलीकड च्या काळात ना झपाट झपाट्याने म्हणजे झाडाची जंगलाची तोड व्हायलीये, त्याच्यामुळे सगळे झाडांची संख्या कमी झाली आहे. आणि ह्याच्यामुळे पर्यावरणा च संतुलन संतुलन बिडत आहे आणि हवामाना बदलाचा धोका वाढत आहे.
हम्. त्यामुळे चला आता आपण सर्वे मिळून झाडे लावूया आणि ती जगवूया आता असंच म्हणूया.
हा ना.
लावायला तर पाहिजे, आपण दोघं ऐकू एकमेकांच तिसरा व्यक्ती थोडे आपला ऐकणारे
हा.
ते शाळेत राबवायचे उपक्रम बरं का? शाळ झाडे लावा झाडे जागवा पण आता सहसा शाळेवाले जस विसरून चालले त्या गोष्टीला.
हा आणि जाशी शाळेवाले पण काय करायचे लावायचे आणि तसस सोडून द्यायचे ते उन्हाळ्याच्या सुट्टी ते सगळे लेकर गावाला गेले कि, ते झाड बि जळून जायचे ना.
राईट.
ताई ते तेव्हा पण तिथं कोणतरी काळजी घ्यायला ठेवायला पाहिजे होत किंवा पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा होता, तर ती झाडं जगली असती ना.
खर झाडे जगवणे ही काळाची गरज आहे. पण कारण फक्त झाडे लावणे पुरसे नाही, त्याचे संगोपन करणे पाणी घालणे, म्हणता तुम्ही ते बरोबर आहे. मुळाभोवती मोकळी माती ठेवून छाटणी करावी लागते. त्याच्यानंतर त्याला पण घालणे आवश्यक आहे, सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या झाडांसाठी जैविक खत घालणं गरजेचं आहे, परत माती सुपीक ठेवणं गरजेचं आहे. सगळं चालेल. ताई? तुम्ही मला कॉल करा, लगेच टाइमिंग संपलाय आपला.
हां हां चालेल.
हो थँक यू.
थँक्यू.